हॅलो आय एम मॉडेबल
हॅलो हा
काय करते
काहीच नाही बसली तू
ता जेवण किलं
काय खाल्लं
अ बटाटची भाजी बनवली होती
हा का
हम्म
मी पण बटाट्याचीच भाजी खाल्ली
होा का चांगली तू
छान होती हा का कुठ ग
ह हरिचंद्र तामिनी घाट आणि वझर ओझरचा गणपती
ह का भारी ना किती दिवस
अ आज जायचंय आणि उद्या हा
पाऊस आहे बर का बाहेर मस्त मज्जा करा फक्त जास्त ओल्लं नका हो आजारी नका क हम्म बघ काय म्हणते तिकड पाऊस आहे का
रोज पावसून खराव यता गाणला
हा ना क्लास कस चालू
क्लास चांगला चालू आहे
काय शिकवता क्लासमध्ये
आता ई सीटू सर्विस संपण आता समारी मग त्याच्यानंतर तर डे ऑफ स्टार्ट होणार चांगलं चालू आहे आता आता मॉक इंटरव्ह्यू रोज म्हणताय घेऊ घेऊ घेऊ नाही ना आज काय झालं माहिती फुल कॉन्फिडन्स मध्ये होते मी नऊशे लोकांनी गेली आणि माझ जायलं तिथं म्हणजे साडे नऊ वाजल्यावरर का ती लोक लेट झाली होती
हा ह
मग त्यांनी काय केलं त्या सरांनी सगळे मुलं आलेले होते ना मायक मध म मी गे मला म्हणे बस इंटरव्ह्यू ला मग मी बसले मग आल म्हणे तू कॉन्फिडनस तुझा इंटरव्ह्यू घेणार असं नाही म्हण तुझ अपडेेस झालाय
मग अरे वा बघ त्यांना कॉन्फिडन्स तुझ्यावर म्हणजे
पण घेतला नाही ना मला तूच ह मोठा प्रॉब्लेम झाला
हा जाऊ ते घेतील ते एक दिवस
झाली असते तेवढंच
हम्म
तरर म्हणे टाईमवररले होतोच आहे
हा कधी जाणार आहे म्हम त घरी सुट्ट्या नाही एक तुम्हाला
नाही सुट्टी नाही आता डायरेक्ट रक्षाबंधनला हम्म तू का नाही नाही आता मग जाऊन आले होती ना त्याच्यामुळे
हम हम रिझल्ट लागला म्हणे तुमच पाहिलं मी स्टेटसला हम् किती मार्क पडले मग
आठ पॉइंट पंचेचाळीस
का चांगले पण दे ना मग आता काय विचार केलाय पुुढं
आता काही नाही आता हा कोर्स करायचा आणि म्हून बघायच जॉब साठी अप्लाय करायचा
हा हा मस्
हम्म एमसीए ला घेतलं असत पण माझ फी आणि ते वाढन आता संध्याच ऍडमिशन घ्यायची तिला पण लागतील पैसे
हा ती किती अकरावी बारावी ना
आर रवीला हा नाही आता गेली तेी जस्ट
आत्ता बारावीला गेली का ह
तिला क्लासेस लावायचे
हा
ह
बाकी काय म्हणते अभ्यास
अभ्यास चालू आहे चांगला तुझी काय म्हणती बटी
ड्युटी काहीच नाही जायचं यायचं थकून जाते त्याच्यातच लेट होऊन ना आता घरी यायला ट्रॅफिक म्हणून
पावसात पड चिडचिड होत अस ना
हा खूप दिवस रात्र पाऊस चालू राहत
ह तेच
दिव्याच काय चाललंय
दिव्याचं काही नाही क्लासला जाते ती पण जाते आता ट्रिपला
हा का सोबतच वाटत तुम्ही
हा सोबतच आहे अ कुठं
ट्रिप ला
ट्रिपला आता ते बस केली त्यांनी मोठी
हम्म हम्म
त्या बसमध्ये सगळी
हा का आणि बस किती फी घेतली तुमची
फी पंधराशे घेतलेली जमा आणि ते आता म्हणजे तीनशे रिटर्न देणार आहे म्हणजे बाराशेपर्यंत निघलेय पण मग नंतर इमर्जन्सी लागली तर
हा
त्यामुळे घेतले
आणि इ तुम्हाला घ्यायला इथे गाडी येणार आहे का
हा
कुठे इथं तुमच्या रूमच्या खाली
हा हा
हा का मला वाटलं तुम्हाला जायचंय का
निखिल दादल नको सांगू मी त्याला बाराशे सांगितलं प्लीज म त्याला वाराश सांगित पण मग पंधराशे म दिली का
हा
बाराशे लस म्हणून ल जास्त आहे जास्त
हा जास्तत आहेच पण ठीक आहे जाऊ दे
अ जेवण त्यांच्याकडे ना त्या त्या त्यामुळे पण वा दोन ठिकाणे ना जास्त त्याच्यामु
हा आणि इकडें घेतात ग जास्त फी अस आता आमचे आमचे एवढे नव्हते घेतले ना म्हणून त्याला असं वाटलं असेल की नाही का जास्त
हा
ते कसं आम्ही आम्ही ऑर्गनाइज करायचो ना आमचेच मुलं ऑर्गनाइज करायचे म्हणून म आम्ही बरोबर काटेकोठ हम्
नाशिक जवळून जवळ येते
हा जवळ येते
इकडून लांब आहे ना इकडून चारशे किलोमीटर आहे
हा
अच्छा हनकर वर कात न
होा ना
हे दिव घ उद्या काय करणार तुझं काय प्लॅनिंग
उद्या मी पण फिरण
कुठंला बरबर ठीक आहे
हम्म ये नाही इथ टेकडी टुकडीला काय
शूज आण आणले
हा कसे आणले दाखव मला फोटो पाठव हा छानान ग
एलर कसे
छान आहे छान आहे स्पोर्ट शूज आहे ना तू घालू शकते कॉलेजला क्लासला
क्ला पण घा
हम्म कुठं आणि
डीिमार्ट ला घेतली अगं साडेचारशे
अरे वा चांगलं आहे ना मला माझे शूज दध्यायचे बघ तुझ्या शूज वर मला आठवण आली माझ शूज कुठ कामती आमलं तस फेकलं कुठ तर
तेच नामा आता शिर्डीला आहे पण मग आता कशाला इतकला म्हणून अजून परत त्यांला आहे
रायला लाग शेड्यूल जायला तुला
जायला हा जास्त
हम्म कशचछ पडते सम्यक
हा
सापडले किती दिवसाचे बंद करून ठेवले त्यांना उघडा करायला लागल
ह्
हजरी झाले असतते ह्
ह अच्छा
हॅलो
हॅलो
आम्हाला सांग की कशी म्हणून एक ठसक्याची सवय आम्हाला
कशाची सवय
ठसका ठसका
हा.
मिरची जळाली त्याचा करत
ह
ह काय चालू माझ. अ सप्टेंबर मध्ये हम्म.
छी
आणि आता काय काय सिलेबस झाला तुमचा कवर
आमचं आता लिनक्स पूर्ण कंप्लीट झालं. आणि त्याच्यानंतर मग आता ई डब्ल्यू एस स्टार्ट झालं ई डब्ल्यू एस मध्ये ए सर्विस झाली सर्व्हस झाली.
आणि तिथं गेल्यावरती तुम्ही आजारी पडचाल
नाही ना मिरचीचा ठसका आहे ना.
अगं इथं नाही तिकडं जावचं
नाही नाही नाही पडत.
गोळा घेऊन जा आणि आल्यावरती पण पेन किलर खाऊन घे म्हणजे काही होण्याच्या आधी खाऊन घ्याय. डायरेट नाही झाल ना काही तरी पण खायची. हम् म्हणजे काही होणार नाही.
नाही नाही.
आणि काय काय म्हणत होते मी
हा बोल ना.
विसरुनच गेले.
कधी चाललास तू घरी
ते ट्रफिक मध्ये आहे नाही ट्रफिक मध्ये अडकला असेल मला वाजल्या असते बाहेर निघाल पुण्याच्या बाहेर मावशीच्या पुढं निघाला म्हणून नाही. चाक मोशीतले गर्दी राहते आणि इथून तर खूप गर्दी राहते नाशिक फाट्यापर्यंत
बरोबर.
त्याच्यामुळेच नाही तर जायचं होत आजच गेले असते.
हा. जाऊ दे तुला असं म्हणजे शुक्रवारी सुट्टी असली का मग दोन तीन दिवस जायचं असं.
असं नसतं ना ग.
अगं आता रक्षाबंधन आहे त्याच्यानंतर नाही का पंधरा ऑगस्ट आणि आ लगातार तीन चार दिवस सुट्या आहेत त्या दिवशी तेव्हा जा तू घरी हा.
पण त्याच्या पहिली जायला लागल मला घरी जायचं आता आठवडा झाला.
बर पुढच्या शनिवारी जा मग
हा.
इथे नाही येता येणार का तुला?
नाही अजून नवीन ये की, एवढं माहित नाही ना प्रोसेस हाफ डे उब डे ची.
हा.
म्हटलं आवर आता दिव्याला कपडे घालायला लावले मी
हा का?
कपडे-बिपडे भरतीय मस्त बॅग मधी पोरगी.
हम्म.
तू बसली वाटत आवरुण?
हा माझं आपोआप आवरलं आग माझ्या मैत्रिणींना कपडे मैत्रिंणींना कपडे घालून दाखवत होते टॉप आणला तर तेव्हा टॉप घातला ती बोली चांगली दिसती. ते मग दुसरी जीन्स घालून दाखवली.
हा का मस्त आहे.
हा मग घालून घेतली.
हा हा